हॅलो हा बोला कि
हा काय चहा झाला?
झाला तुमचा?
हा नाही आत्ता करणार पाचला मुलगा येतोय शाळेतुन.
हम्म हम्म हम्म. माझा मुलगा आलाय.
हा कितवीत आहे?
तिसरीत आहे.
तिसरीतय काय ह हम. इंग्लिश मिडियम माझा पाचवीतय. हा.
कुठल्या स्कूल मले स्कूललाय?
अ कबनूर हायस्कूलाय. मी इचलकरंची तुम्ही?
शिरढोण.
शिरढोण हम्म हम्म ह. एक मुलगा आणि काय?
एक मुलगी.
मुलगी एक हाय काय बरंय हम्म हं हं.
तुम्हाला?
दोन मुलंच आहेत मुलगी पाहिजे होती हं हं.
हम्म मुलगी माझी नवसाची आहे अम्म. सगळ्यांची मुलं असतात
होय मला तसंच आहे की मला पाहिजे होती मी मुलगा दुसरा झाल्यान तर रडले दवा
हा मला दवाखान्यात मला पटत नव्हते मला मुलगी झाल्या हे मला पटत नव्हतं मग डॉक्टरांनी मुलगीला वर उचललं.
हा.
मग दाखवलं.
मला अपेक्षा मला दुसऱ्या टाईमला मुलगी ीच होत्या असं असं वाटलं मला वाटतच नव्हता अनेकदा मुलगा होईल ते झालेला कळल्यानंतर. मी तिथं ह तिथंच रडलेली मी माझी मम्मी हम्म.
आणि कस होतं आमच्यात मुली नाही आहे ना
हा हम् हम मुली मुलीशिवाय घराला घर पण नाही कोणता सण असू दे काय असू दे मुलगी घरात असली सट मला यांचे कपडेच आणायला जाऊ वाट मला काय चॉईस पण कळत नाही काय पण नाही मुलींचं केवढं घेईल तेवढा थोडा आहे
आता माझ्या मुल आता ती झाल्यापासून तर तिला कपड्याला दम नाही महिन्यातनं एक दोन तीन असे मी घेतेच
हा आणि किती छान छान असत ओ ना व्हरायटी पण भरपूर असते त्यांच्यात
मुली
हम्म मुलींच्या ड्रेसमध्ये.
हम्म.
हम् ह
मुलांचं तस नसतंय.
मुलींना मुलांना काय एक जॅकेट एक जास्त काय म्हंटलं तर एक जॅकेट घेऊ शकतो
ह फर्स्ट टाइम मुलगा झा फर्स्ट टाइम मला मुलगा झाला ना
हम
तेव्हाच तेव्हा मुलगाचा हवा होता मला. हा. अग त्याच आऊस त्याच कस असं मुलीसारखं आवरूनच मुली ती मुली. हम् मुलगी सारखं कधीच आवरलं नाही त्याला मी खरं.
हा हा हा.
मुलगीलाच आवरतो मस्त ती तर माझ्यासारखीच आहे रोज. मेकअप करायचं नवीन नवीन ड्रेस घालायच. नाटकी करायचं नाटकी करायचं. तर ठुमक ठुमक करायचं.
मुलं काय काय नुसतं माझा मुललं तर कणी ते जावे ला दोन मुलीच त्यांच वेगळंच खेळ असतोय आणि ह्यांचा वेगळाच खेळ असतोय हा माझा नुसता बंदूक घे कुठं गाडी घे असं असतयं
हा मग असं करायचं एक मुलगी. अ तुम्हाला घ्यायचं
ते ग आपला आपला किती केलं तरी होत नाही ते तसं म्हणतात सोडा. पण आता ते लाब बसलं तर एक चालते जवळ अस कधी मी तिला काय ओरडलं तर तिला राग येणार ते आपलं ते आपलंच असतं शेवटी
धाककी मुलं असते मुलं आणि मुलगी घे ना ते एक्शनज करायचं.
ह तस वाटत होत सगळे म्हणत होते सोडा पण नाही वाट ह
हा पण त्या मुलाला कळायच. जर तुम्ही केला असताना तर, त्या मुलीच ओढ
हा हम्म आणि कसं तिला पहिल्यांदा झाली त्यानंतर मला दहा महिन्याने हा झाला.
हम हम हा ते तुम्ही त्यांनी जन्माच्या आधीच बॉड करायच आणि मी मुलगी जन्मायच्या अधी माझ्या बहिणी संघ माझं हे केलं होतं.
हा
शब्द दिलत तिला मुली मुलगी जर मुलगा जर झाला माझा मिस्टर बोलले होते मला दुसरा मुलगा जर झा म्हणजे माझ्या बहिणीला मुलं नाहीत.
हा.
दुसरा मुलगा जर झाला ना की मी उचलणार हाय असत. तुला मुलाच तोंड दाखवणार नाही, उचलणार ते तुझ्या फणीच्या ओट्यात घालणार. तु मला विचारायचं नाही नाही असं खरंच झालं होत. होय मग मी सगळं तस मनाच्या तयारीनच डिलिव्हला गेलते. पण मुलगी झाली ति ज नशीब पुनाश फुटक मुलगी झाली तर आमच नाशब चांगलं पण ते आल्यापासून आमचं नाशिब ल येऊ जात.
हा लक्ष्मी असतेव मुलली
पाय पण तिझं असं लक्षण आहे, आणि एकदम असं फ्लॅट आहे आमचा कसा डबरा असतोय पायाला
हा हा नाही हा हा ह
पाण्यातन पाय असं उचलून खाली टाकली ना अखंड पाय उठतोय. प्लेनस पाय उडतोय
कळा उटत नाही.
काही नाही.
ह्.
लक्ष्मी आहे आमची.
ह किती ती कावढ आता
आता हि चार वर्ष चौथा लागला बघा सोळा तारखेला तिला
हा हा चार वर्षची हम
आणि तुमच्या मुलाला
तो अडीच वर्षाचा आहे छोटा आणि हा मोठा पाचवीला आहे.
अरेे एवढा गॅप
एवढा गॅप होय, त्यानंतर मध्ये एक माझं हे झालं.
हा हा हा.
दिलं ते फुप्फुसला वाढ नव्हती, म्हणून खाली करायला सांगितलं.
ह पण कस झालं मध्ये मी चार फेल आहे
आयुष्यात.
एक सहावी मुलगा मुलगा नंतर चार फेल मगे मुलगी सावी... कस झालं पहिला हा लहान होता माझं पोरग.. म्हणून आम्ही खाली केलं दोन वेळा पण तिसऱ्यांदा.. काय झालं कॉपर्टी होती माझी कॉपर्टी बसरलेली होती त्यातच राहिल डॉक्टरांनी सांगितलं की ते खाली करा.
असं पण होतय
होतय मग ते खाली केलं मग ते झालं त्या.. त्याच्या नंतर राहिलं आणि आपपच खाली झालं.
हा हालच कि किती महिन्याच होत होत..
अ नाही मग दीड महिने दोन महिने..
हां हां अस...
अस ह्याच्या.. अ ते चौथ्यांदा कसं झालंय ही ज्या पप्पांचं पाय भाजलं होतं.
हा हम्म...
फोन ड्रीपचे मी ऑपरेटर आहेत ना मग एक काम.. घर आला नव्हत म्हणून त्याच काम हेनी करायला गेलं आणि ते.. उकळतेल लोह असते ना...
हा हा अगं बाई...
आणि ते मी घाबरले आणि त्याच दिवशी माझ हे झालं ब्लडिंगच चालू झालंय...
हा घाबरून हम्म...
पण ते आय थिंक ती पाच मुलंच होती डत..
हो मग तझ नशिब नाही का?
मला कॉल एक येतोय अजून किती दोन मिनट.. मग आणि...
आणि काय? नाही पाऊस आहे.
पाऊस किती एक पंधरा मिनिटं पडलं असेल.
हा इकडं पण तसच झालं.
खरं पडायला पाहिजेल ना कंटिन्यू पडलं तरी जरा कोल वाट... ते गार वाटते सगळं वातावरण...
वाट बघायलात लोक पावसाची...
आणि ह्याला यायला जमना.
दबलं आल्यासारखं जरा झालं आज काल आज.. पण असा पडावा तसा पडला नाहीेये हम्...
काल पडला होता वाटत पाऊस...
इकडं नाही झाला.
कबनूर ला ना माझी नंदुबाई हाय..
रात्री थोडा थोडा शितोडा पडलाय.
हा हा हा...
पाऊस असा नाही भरला.
तुम्ही कबनूर मध्ये कुठे राहता.
फॅक्टरी जवळ राहतोय आम्ही.. कबनूर मध्ये आमच्या दिराच हॉटेल आहे कबनूर कोल्हापूर रोड ला
हम्म हम्म हम्म हम् कुठला हॉटेल...
दैवत हॉटेल दैवत...
हम्...
आता एक वर्ष झालं चालू झालं ते वैशाली गार्डन.. ते माहिती हायकाय त्याच्या अलीकडच... लक्ष्मी धाब्याच्या हा पुढे हम्
हुनदे कबनुरला
होय कोणीकडे हाय
अ आता ते नवीन अपार्टमेंट हे व्हालत बघा रोहज तिकडं
कोल्हापूर रोड ला,
हा तिकडे हा
तिथ हाय ते आता नवीन घर बांधल्यात नाही, तर तेनी इकड आठच होते कबनूर मध्ये कबनूर, तोतय
हम् हम् हम्
आणि, आता घर बांधल्यात त्यांनी जावा जावा दोघी सेपरेट सेपरेट त्यांचं लग्न होऊन बारा वर्ष झालं त्यांना पण मुल, त्यांना पण तेनी पण चान्स घ्यायल्यात आधी कस केलित त्यांनी, राहिल्यावरच खाली केली त्यांनी
हा हा ते आता तसच
पहिली वटी धक्का लावून
नाहीय होय,
पण तसं नकोच म्हणत होत पण आमच्या चार सासवा ऐकल्या नाही कारण, माझं पण एज्युकेशन चालू होत ना कॉलेज चालू होत. ते तसच मी सहा महिन्याच पोट घेऊन,
हा होय हा, काय झालंय तुमचं शिक्षण?
माझं बीकॉम एमकॉम झालंय
हम
तुमचं काय झालंय
माझा डिप्लोमा झालाय
हम्म हम् ह् आता घरीच आहे, अ किती पण शिका
तेच आता घरीच त्यात आता आणि आमची जॉईंट, फॅमिली आहे, हम्म काय जॉईंटच आहे.
हम् मोस्टली मला एवढ्यात, होय जाऊ दिर आहेत मला एवढी जण कॉल केले सगळ्याच सेपरेट आलेल हाइत,
हा होय आम्ही आहे आम्ही सुटत पण नाही.
आम्ही पण आहे.
आता तुम्हाला असं कॉल अस, कॉल करायच झालं ना तुम्ही कसं करायच तुमच्या जावेला पण हत ऍड करून घ्या तुमच्या तिच्यात बोयच सासू बाई घ्या पाच कल झा, जी सासूबाईं सांग पाच कॉल झालेय,
हा हा हा नाही ते जावेला पटेना झाले मी सांगितलं,
नाही नाही पेमेंट जमा होते, आणि तुमच्या होते होते. तुमच्या नंदुबाईंचं घ्यायचं, किंवा तुमच्या मिस्टरांच घ्यायचं वीराचे घ्यायचं होते होते होते.
ओटीपीच येत नाही आहे होते काय बघतो अनेकदा ट्राय करत,
दिराचं घ्यायचं झालं की तीस कॉल झाले पाच पाच कॉल सगळ नाही काय पाच पाच वेळा कॉल केलं की झालं. तीस कॉल कमप्लीट झाले प्लॅनिंग दिलोय बघा मला कसं करताय बघा
हा ओके बाय थँक यू ह